हा.
ये येत येत
हम्म.
पाऊस झाला काय चालू?
पाऊस झालाय चालू कालपासून.
तेच काल दुपारपासून
हा आज नाही आलेला सकाळपासून, हम्म काल होत कंटिन्यू आज नाहीये सक कापासून
हा हिथ चालू हाय रात्रभर चालूय सकाळ पाासन पण
नाही इथ नाही इथं नाहीये सकाळपासून. रात्रीच होता
हा हम हा
काल हम्म पडायलाच पाहिजे. त्याशिवाय आमच्या इकडे एक आड एक दिवस पाणी येणार आहे असं म्हणजे चाललंय पाणी संपलंय धरणातलं
तुमच्याकडे चालय आमच्याकडे सुरु झालंय ईकडे एक दिवस यायचं
यायचं आमचं मध्ये मध्ये सोडताय परत कंटिन्यू सोडतायत. म्हणजे काय चाललेय काय कळत नाही. मध्ये मध्ये होत एक आड एक दिवस
ते आता राधानगरीत संपलं असेल ना पाणी त्याच्यामुळे इकडे वर धरणाच्या साईड ला पाऊस सुरू झाला असल चांगला
तिकडं पडतोय पाऊस इथं नसला तरी तिकडं पाऊस आहे.
हा तेच तिकड पडलं तर झाले धरण भरली तरी चालत आपल्याला पाण्याच नाही अवघड आहे.
आत्ता पाणी नसते परत जास्त जास्त पाऊस झाला की पूर येतोय परत तेच परत पाणी नाही.
हम्म ते
हम्म पावसाळ्यात टेन्शनच असते. पाण्याचे
इथ दरवर्षी काही ना काहीतरी असतेच पूर नाही तर हे
तुमचं काय झालं काय आवरून घरातलं,
हम्म घरातलं आवरलं घरातलं आवरलं की च करत बसते. ते मग
अच्छा आता त्याला आणायला कोण जाते मग.
हे हेच जातात कारण हे असतात की दुपारी साडेतीन ला घरात गाडीवर जाऊन घेऊन येतात. काही सोडतात पण आणि आणतात. त्याला गाडीच पाहिजे त्याला म्हणल मी म्हणत असते की सकाळी मी सोडते. आज्जी असती नाही म्हणतोय तो,
चालत जायला नको.
चालत जायला नको आहे त्याला,
हा हा हा.
जाऊ दे खरं जायला तरी लागलाय.
हा रुटीन लागले आता,
लागले. हम तर पहिलं काय वेगळच रडा रडी
ठीक आहे. तेवढं चालायचंच. ते नव्हे तसच होते आता आपण पण पहिलं लहान असता मग रडायचो रिडायचो एकदा परत
मॉनिटर साठी उभं केलं त्याला, ह् काय झालं का नाही काय माहिती काय कोणास वोटिंग केलेलं आहे.
हा हा बर बर.
म्हणजे सांगत तर होता मला मॉनिटर साठी उभं केलंत मग बाकीच्या मुलांना वोट करायला लावलेलं
अच्छा
काय माहिती अजून तरी काही नाही रिझल्ट
आता हेच्या शाळेत पण तेच सांगितले आता काल एक फॉर्म दिल हो त्यांनी गुगल फॉर्म त्याच्यामध्ये अ हेड हेड स्टुडंट परत त्याच्या खालची एक स्टुडंट त्यानंतर दोन तीन स्पोर्ट, स्पोर्टस हेड, कल्चरल ॲक्टिव्हिटी हेड असे होते आणि त्यांचे ते हाऊसेस आहेत ना यल्लो हाऊस रेड हाऊस, ग्रीन हाऊस आणि ब्ल्यू हाऊस त्या हाऊसेसच हेड असं ते
म्हणजे स्पोर्ट्सचे ड्रेस तुमचे पण वेगवेगळ्या कलरचे आहेत. हा म हा मग आमचा ब्ल्यू हाऊस आहे.
ब्लू हाउस आहे काय हा त्यांच हे जे आहेत मशनरी स्कूल आहेत ना त्यांच्यात त्रास जास्त करून
हा हा
बाकीच्या शाळेतलं नाही माहिती मी कस असतय.
आमच्या स्कूल मधे पण असते आम्ही पण म्हणतोय चार चार कलर कशासाठी दिले स्पोर्टसच्या ड्रेसचे सगळे रंगबिरंगी तर ते काय तसच असतं वाटत हाऊस ते नाव असतात त्याला वेगवेग चार हाऊस ला काय काय नाव देतात.
हा ह्यांच आहे ना कस्तुरबा हाऊस असं काय का आहे
ऍक्टिव्हटीज असतात तेव्हा मग ते तसं हाऊस वाईज करतात वाटत म्हणजे आ ते काय फनफेअर वगैरे जेव्हा असतं तेव्हा मग ते एकदम लहान मुलांना नुसतं जमत नाही म ते सगळे असतात ना पूर्ण दहावी पर्यंतचे त्याच्यामध्ये मग ते बरोबर ते हाऊस वाईज काय काय काम वाटत करून दिलेले असतात अशी म्हणून ते तस असतं काय मी एक जणला विचारलंलं हे असं का असतं
हा हा ते एक एक इव्हेंट हा आता एक हाऊस आता मिळालं ना ब्ल्यू हाऊस तर ते त्यांच आता शेवटपर्यंत सांगा
तेच तेच होय.
हा आणि ते काय करतात मला एखाद इव्हेंट आहे काही सांगत की माझ हा इव्हेंट तर हाऊसने करायचा त्याचा पुढचा इव्हेंट ब्ल्यू हाउस करायचा असे वेगवेगळे इव्हेंट वेगवेगळ्या हऊस ते मॅनेज
मॅनेज करायचे हा मग ते नुसत लहान मुलांना जमत नाही ना म्हणून मग ते सगळेच येतात ना त्याच्यामध्ये म ते सगळे मिळून मॅनेज करतात वाटत
बरोबर बरोबर ते त्यांचे टीचर वगैरे त्या त्या ह्याचे हेड असतात ना ते लोक मग ते त्यांना हेल्प करतात
हा
हा
तेच इथ आणि त्याच्या स्कूल मधे पण सेम तस
हम्
आमच तर काल म्हणत होता कालचा वेळ कसा गेला कळला नाही लवकर स्कूल सुटले असं वाटत म्हणला
अच्छा
चेस वगैरे होते ना मग ते चेसच काल काय खेळायला नाही दिलं फक्त ते सर शिकवलं त्यांनी कसं खेळायचं काय
हा हा हा त्यांना काय होईल माहितीय का आता दोन एक दोन नंतरचा टायमिंग कस जाईल ते कळणार पण नाही
दोन नंतरचा दोन नंतरचा त्यांचा ऍक्टिव्हटीचाच दोन ते तीन साडेतीन नुसत ऍक्टिव्हटीज आहे ते पहिला जे लेक्चर आहेत ना ते शिकवायचे सगळे वरती अस आणि खाली नंतर मग ते ऍक्टिव्हटीचेच असतात. त्यामुळे तो वेळ काय? कंटाळण्यासारखा नसतोच म्हणजे जेव्हा ते आमच्या एका पाहुण्यांचा मुलगा आहे. त्यांना मी विचारलेलं म्हटलं वेळ शाळा मुलं कंटाळणार त्या म्हटल्या अगं नाही दोन नंतर ते शक्यतो ऍक्टिव्हिटीज असतात. त्यामुळे मग मुलांचा वेळ कसा जातो त्यांना कळत नाही.
कळत नाही हा बरोबर.
म्हणजे झोप मी म्हणायच्या ना झोप आली की हे पहिल्या शाळेचं कसं टायमिंग कमी मग झोपायची सवय होती.
हा हा हा
नाही खरं झोप काय नाही खरं संध्याकाळचं बाहेर झालं तर संध्याकाळी अकरा साडे दहा अकरा वाजले कि ते कंप्लीट हेच गेले असते हवाच गेलेली असते. एका मिनिटात झोपते.
तुम्ही साडे अकरा
साडेअकरा नाही साडे अकरा नाही साडे दहा आणि अकरा, अकरा जास्तीत जास्त आता. ती बारा साडेबारा आम्ही जोपर्यंत दोघं लाईट बंद करून झोपत नाही ना तोपर्यंत तो झोपायचा नाही पण आता नाही आता पडल्या पडल्या दोन सेकंदांत झोप लागते त्याला
आमच्याकड साडेनऊलाच
नाही ते तुमचा सकाळी लयच लवकर उठायला लागत. आमच इतकं नाही आमच आठ वाजता उठतय त्त्यामुळे साडे दहा- अकरा. अकराला झोपायच.
ठीक आहे बरं झालं आपलं रुटीन लागले करतय आता ते. हॅलो ह् हा येतो येतोय आवाज मध्ये जरा कट झाला.
संध्याकाळी चालू असते जरा दुकानात येणार ते लगेच लगेच होते ना साडेतीन पाहुणेच्याार होतात ते येईला. ना आम्ही परत साडेचार ला दुकानात जातो ना साडेचार पाच ला
अच्छा हा हा हा तिथं जाऊन होमवर्क करताय का?
हा नेहमी आम्ही म्हणजे पहिल्यांदा पण तसच करायचो अभ्यास तिथंच घेऊन जायचो.
अच्छा हा हा
कारण मीच तिथं जाते मग हिथं घरी आल्यानंतर नऊ नंतर कधी अभ्यास करणार आधी कंटाळाला लेला असतोय.
हा बरोबर ते पण आहेच.
ते मग टी व्ही बघत व्यवस्थित होत नाही तिथे कसं निवांत. मी शेजारी बसलेले असते ब आणि ते बघ बघायला लागत व्यवस्थित काय ते चुका केलेल्या असतात एकटं करत असलं की काय व्यवस्थित करत नाही.
हम्म हम्म हम्म
तर ते मराठीची बाराखडी चालू झाली.
हा हा हा हा आता ते क ख ग..
हा क काकी की तसं ते चालू झालं आता.
हा हा हा नाही ते लक्ष ठेवा कारण ह बारीक सारी गोष्टी..
नाही नाही ते एकदम शेजारी बसूनच घ्यायला लागतय कारण नाही लागतय केल की म ते कस पण काढतय.
हा तेच ना.
तेव्हा अभ्यास करताना लक्ष द्यायला लागतय.
हा हा हा. हू बरं
आणि काय?.
काय नाय आता जायचं थोड्या वेळानी अ ऑफिसला जेवायचं बारा वाजता. एक वाजता येईल कॅब आणि मग जायचं.
हा हा.
आता उद्या पहिली मिटिंग आहे पॅरेंट मिटिंग. त्यामुळ उद्या आता दांडी घ्यावी लागणार ऑफिसला.
हा जायला पाहिजे आता.
हम् फस्टच मिटिंग आहे ना त्यामुळ
होय ती तर अटेंड करायला पाहिजे.
हा नाही त्यांनी सांगितले की तुम्हाला ह्याच्या ज्या मिटिंग आहेत पॅरंटच्या त्या ऍटलीस्ट एक एक पॅरंटला तरी यावचं लागणार. कंपल्सरी कारण त्यात ते सांगतात ना अपडेट काय हा
अपडेट हा तेच की आणि काय? काय कस कसं ते गेल्याशिवाय तरी कसं कलणार ना आता त्या इतर दिवशी काय तुमच्या स्कूल म जाण्याचा काय प्रश् श्न येत नाय. म ते मिटिंगला तरी जायलाच पाहिजे.
हा करेक्ट. जाऊन बघायचं आता उद्या कारण ह्यांचं कसं ये बऱ्याच गोष्टी अजून आम्हाला माहितच नाहीत ना ऍप कुठ आहे? म्हणजे ते होम वर्क म्हणा म काय अजून काय टीचर कोण आहेत? काय काहीच नाय माहिती नाय ते घेतलय पण ते काय काय गोष्टी अजून होमवर्क वगैरे त्या ऍपवर नाय येत त्याच्यावरती फक्त नोटीस येतात. की कधी सुट्टी आहे काय ते येत पण होमवर्क साठी काय ये? काय नाय ते जरा विचारायचंय.
ते पण नी अपडेट व्हायचं असेल अजून येतोय की होमवर्क पण अँप वरतीच
ह नाही नाही हे ऍप वेगळा ये यांचा ऍप आहे ना त्याच्यावर नोटिसचं येतात फक् सुटी आहे किंवा आता अं हे ऍक्टिव्हिटी उदया असणार ये असं.
हम्म हम्म हम्म आमच्या ऍपमध्ये सगळंच आहे आत मध्ये होमवर्क पण नोटीस पण असाइनमेंट काय असल्या तर सगळंच त्यांनी असे हे केलं त्याच्यामध्ये
हा हा एकाच अँप
एकाच ह्याच्यात सगळंय. आणि डायरी पण देणार बहुतेक त्या डायरी म पण ते लिहायचं ते डायरी ती अजून दिलेली नाहीये.
हूं हूं हूं हूं हूं बर बर हा हा हा लावतो मी थांब.